हॅलो
हां बोलते
हा पाऊस तेन काय तिकडं
पाऊस नाही अ गं तिकडं पडला का
होय होय दुपारी
भरपूर
हा मीडियम पडला की आता सगळं चिक्कलतेन झालंय घरी म्हणजे घरापुढं
ह हा ह ह तकडे पाऊस नाही दुपारार वातावरण झालं पण वाद म्हणजे वारं सुटलं आणि पाऊस पडलाच नसल
हा ते वारं सुटलं कि ते आभाळाले जाते ना
हम्म त्याच्यामुळ ते वाऱ्याने ते असं काळ ढग अस पुुढं ढकल्यासारखं झालं
हा हा आमच्या इकडे पण अकरा वाजल्यापासून वातावरण झालत मग ते दोन वाजता पडला बरोबर शाबु तेन केला आणि जेवायला बसाच्या आधी पाऊस पडला.
भरपूर वेळ ओढत होता का?
हा हा पडला कि तरी-
ह हा म आणि काय फिरायला वगैरे गेलता का नाही?
फिरायला आता ह्यावेळी गेलो नाही ते तिकडच बघितलय कर्नाटकातलं सगळं फक्त दांडेली राहिले तिकडचं
दांडेली दांडेलीला यावर्षी लय जण गेल्यात.
होय होय
होय समुद्र पण हाय! आणि ते काय हाय काय म्हटलेत बाई ते असं कार्टूनच जंगल
तिथं आहे काय माझा भाऊ गेलता एक तीन चार दिवसाच्या मागच गेलता भाऊ- हम्म सख्खा भाऊ हा छान आहे त्यांनी काय रिसॉर्ट रिसॉर्ट बुक केलंत तिथच राहून. मुलं- मुलं गेलतीत छान आहे जायचं होतं ते मुलगा जरा बारका नाही अजून-
हम्म लहान मुलांसग प्रवास होत
होत नाही हा आणि तो कस सोडून राहतो.
सोडून पण राहत नाही उगच ते आजार पण येते ग सो. नाही व्हायचं वातावरण.
हा तेच की आपल्याला भारी वाटतय तिकडनं जाऊन आल्यावर. तरी म्हणजे सुट्टीला गेलतो. पंधरा दिवस खरं अस हा माहेरी माहेरी मामाकड.
हा.
हम्म खरं फिरायला तेन नाही दिवाळीत गेलतो मध्ये ते तिकडं हंपी बदामी.
हा काय आम्ही पण जाऊन आलो तिकड मार्च मध्ये होय देवाला डोंगराला. गेलो. आणि तिकडं. कोणा आलो इथ आता. ते कुडल संगम डोंगर सौंदती.
सौंदतीला गेलता होय.
हा सौंततीला गेल्यावर मग तिकडच दे हंपी बदामी कुडल संगम. ते मोटा ज मोटा रा. नाही का तथ. मंदिर आहे मोठठ. कुडल संगा मध्येच क.
कुडल संगम नाही अजून बघितलं.
नाही का. रत रत आहे मोठ्ठा एकदम.
होय काय.
हा.
हा.
आणि काय हय पाहि ते म्हणज.
नवस पण करतात त्या देवासाठी तिथं.
मोठं मंदिर आहे म्हणजे तिकडचे लोक जास्त माणत असतील ना. आपण कसं फिर पर्यटक म्हणून गेले म्हटल कुठल नवच दिवस.
हा तेसकी.
तिकड सारखं जाणं होणार आहे त.
हा आणि विजापूरला.
हा विजापूर पण गोल घुमट मट पण बघितला.
हा हा.
तू बघितल्यास.
हा बघितलंय कधी जाईल ना आमच्या मामाचं तिकडे जमकंडे. कधी जाईल तेव्हा तिकडे कर्नाटकात ट्रीप होत्या फक्त ह्या वेळीस झाली नाही राहिलो फक्त लय दिवस.
हम्म हम्म हम्म
फक्त गेलो नाही फिरायला बाहेर कुठं.
इकडच्या साईडला पनीर, मटन भारी कोल्हापूर साइडला कागल. तिकड पण भरपूर आहेत ते देण्यासारखे.
कोल्हापूरमध्येच भरपूर ठिकाण आहेत.
तेच की एकदा असा असा स्पेशल दिवस फक्त कोल्हापूरमध्ये संपतोय फिरायला निवांत हा आपली आपली पाहिजे.
आणि ड्रायव्हर तेवढा आपला
ज केली पण चालते पण टूव्हीलर न फिरण काही शक्य होत नाही.
चालतय लहान बाळ पोरं असली की होत नाही.
अणि काय मग
काय नाही तुम्ही कुठं गेलता का नाही सुट्टीत?
नाही ह्याला तेवढं जाऊन आलोय मध्ये तुळजापूर अक्कलकोट इकडं गाणगापूर, आणि पंढरपूर. हा बायका बायकांची बचत गट कशी ट्रीप होती?
हा हा मग आमच्या इथूनच गेला असशीला कवटे महाकाळ हायवेवरंन जत
होय तिकडनच गेलो वाटतं मी?
हा पंढरपूरला तोच हायवे जातोय ना?
हा तिकडन जरा रा रात्री निघलेलो अकरा वाजता सकाळी डायरेक्ट गांणगापू पूरमधे पोहचलो पहिला
हां
बाहेरच काय तर ड्रायव्हर आन आपल्याला काय समजतय
होय होय
चांगले चांगले रस्तेत खर त्या साइटला
हा हायवेच आहे हो तिकडचं सगळं मोठे हा सोलापूर हायवे हा आणि गाड्या फास्ट जातात ना हायवे असला की
हां आता गाडीतल्या प्रवाशांना पण त्रास होत नाय गचके वगैरे असलं काय
होय होय.
अक्कलकोटला पण बघायला भारी हाय स्वामी समर्थ.
समर्थांचं नाही अजून गेलो. अजून योग यायचंय ते योग यायला लागतेय, म्हणतात ना ह ह अजून नाही, हा
माझ कधन्हे वय नाय करतच गेलतोसोड मी पण दोन वेळा कॅन्सल केलो, दोन वेळा नाव दिल, शेवटी तिसऱ वेळा जाच म्हटले मग घरातले.
हा हा बरं झालं की आणि जेवण तेन
जेवण तर तिथं प्रसाद असतोयच की थोडं घरातल नेलेलं, दिवस एक दिवस एक ची ट्रीप होती फक्त आज रात्री निघून उद्या रात्री परत आलो.
हा हा म्हणजे, रात्री काय जेवण करून!
का म्हटलीस?
रात्री जेवण करून निघाला अच्छीला!
हा. आणि सोबत घेतलेलं ते, सकाळी खाल्लं, आणि संध्याकाच एक जेवण तेवढं बाहेर केलेलं, यता वेळेस पंढरपूरमध्ये.
हा हा.
बायका बायका म्हंटलं, पण तीन अ तीन गाड्या निघल्या बघ. हा सतरा सतरा सिटरच्या त्या न त त्या पांढऱ्या मिनी बस.
हा हा हा.
फूल भरलेला.
हा हा. तसल्याच्यात ना जाऊन यायचं होतंय, तेवढंच किती तिकीट घेतलं.
का तिकीट बघ तेराशे रुपये का घेतलेलं.
हम्म हम् आणि वैयक्तिक गेलो, की खर्च भरपूर येतोय. हम् आम्ही पण आता अजून काय नक्की नाही, तरी हिनी म्हणालेत. पाली नाही का इकडे पालीच साताऱ्याकड खंडोबा.
पाली!
हम्म.
हम् हमम मी काय कधी गेलोनाय.
साताऱ्याच्या. पुढे पालीचा पाल पाल म्हणतात, पालीचा खंडोबा.
खंडोबा ऐकून माहितीय पण जाणकच झाले त्या साईडला
दीडशेच्या वर होते किलोमीटर ते आमच्या इथून
होय का
हा मग ह न सुट्टीतच म्हणाल त ह नि जाऊ नको सुट्टीला वॉटर पार्कला जाऊया आणि खंडोपाला जाऊया मग ऐकलो नाही सुटलं गेलो
हम् मता इ कडच नाही आणचं
वॉटर पार्क कॅन्सल झालं देवाला तेवढं जायचं कुलदैव त्या नाही घरचा
हा हा हा
ठरवलंय चार पाच महिने झालं मग मध्ये थंडी होतीय
होय आणि एकदा बोलल की जायलागतयग.
हां तेच की नायतर कायतर त्रास चालू होत तेमाग.
होय बोलल की मग जायलाच लागत
हां म तिकड पण जायचंय एक एक दि दोन दिवसाची ट्रीप होत्या रायगड अ ज्योतिबा, पन्हाळा हे सगळं करायचाय तिकडचं
हां हां हां हां‌ थाम आले बाळ. चालते चालतय. होय संकष्टीय तुझी?
होय संकष्टी्य.
माझी असत्या, सासूबाईंची असत्या, धाकट्या दिराची असत्या-
हं हं आमच्यात पण सगळ्यांच्यीय.
हां मिस्टरांची तेवढं नसतं आमच्यात.
हां. स्वयपाक झाला सगळा? बाळपलीकडे गेलय सासूच्या
हां स्वयंपाक झालाय हेनी नाईट शिफ्ट चालूय हेनी गेलीत म्हणताना ते च गडबडीन सगळा स्वयंपाक पाच वाजता कराय चालू होतय ग माझा. आन तुझ फोन हे आल त बग तवा‌पन मी काय तर कामातच होत तो बाहेर म्हंताना तुला मेसेज केला.
ते मला झोपलो होतो जाग आली नाइ हेनी म्हटलं ते काल जरा आंब्याच आईस्क्रीम केलत आज संकष्टीय म्हणून काल दुपारी करून ठेवलत फ्रिजला. फ्रिझरला मग ते गारं झाल त घट्ट झालत हेनी म्हंटलं आईस्क्रीम तर दे सगळ्यांना उटवलं. तेंव्हा म्हंटल करायच होत आनी मग फोन केला तुम्हाल
हां.
आज अ पाऊस पडल्यामुळे असं उकडलं नाई नाय. रोज झोपत नाय. म दुपारीच करायच म्हंटल होतं. खरं पाऊस पडल्यामुळे गार झालं म्हणून फॅन लाऊन झोपलो
गार होते तेवढ्या पुरतं आणि पुन्हा उकडते अग तीच की लय गरम होतंय पाऊस पडत आणि तेवढच अर्धा तास चांगलं वाटत
हा काय केलं मग आज स्पेशल
अस स्पेशल मोदक केल्यात चपाती बासुंदी बासुंदी बाहेर न आणल्या आणि काय दूध नाही आमचे म्हसर बीसर काही नाही
हा हा
त्यामुळे बाहेर न च अनल आमच्या पण बासुंदी च आहे आज
हा हा तेहतीस मोदकांच काही तर आज ही आहे वाटत
होय तेतीस मोदक तेतीस वाती
ह केला तेतीस वाट्यांचं ते हे ते दिव केलासा मग
दिवे नाही केले ग एका ताटात वाती लावा च्या नंतर न पूजा करतो ना आपण चंद्रोदयाच्या वेळी ती करून लावायच्या दिवे कुठे एवढं करत बसतीस
हा तेचक
हडकडे चला सांग त दहा मिनटं झालीत ब कट करू हा